हॅलो हॅलो हा वाज हो येत
हम् हम् आर लो का
हो गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
असरयावरयचं ह
शाला गेले काो मुल का
हो गेलंन
हम् हम्
त्याला पाठवलं सकाळी सकाळीच असते ना
हम हम हं ह आणच काय इसेे
त आपलं डेली शेड्युल सुरू
हम्म हम्म.
देवपूजा वगैरेव टपली का
हो आटपलेला तुमची झाली हो सकाळी लवकर आवडतो आम्ही डब नको नको हो.
मग आणखी काय?
तुमचा काय विशेष सुरुय?
हम्म हम्म. आमच्या आमच्या भायाच्या अं बायकोला म्हणजे आमच्या भाऊजईला मुलगा झालयं.
अरे वा! छान अभिनंदन.
हम्म.
म्हंजे तुम्हीं अत्या झालात?
होय. आणि दोन दोन मुली हायेत पहिल्या
हा.
आणि आता एक मुलगा झालेला आहे.
हा हा.
हा मग आता अ त्याच म्हणजे बारस करायचं असं चाललंय विचार.
हां बारस केलंच पाहिजेल आता नाव ठेवलंच पाहि मगं काय सुचलंय? तुम्हाला एखादं नाव वगैरे असं.
हां बघूया अजून डोक्यात काहीतरी आहे. चांगला अर्थ पूर्ण नाव ठेवायचा असा चाललाय विचार.
हव का?
हम्म. पण सुचवायला तर डोकं शांत पाहिजे ना.
हो.
आणखी अम बारसाच्या वेळी कसं असतं धमके खायला मिळतात ना आत्यांना.
हो आत्यांना मार भेटतो साखर खायला भेटती.
हां आत्यांने कानात बाळाच्या कुर्र केलं की वरून धपके मिळतातं.
आत्या झालेले आत्या झालेल्याचा तो इनाम असतो तुम्हांला.
हां.
आणखी आता म बारा तेराव्या दिवशी पहिल्या करताात बारस. पण आता कशी पद्धत निघलिया बाळ थोडं मोठं झाल्यावर करायचं असं पण
हो मुहूर्ताने मुहूर्ताने पाण्यात घालतात अगोदर आणि नंतर मोठे घालतात तुमचं तसं हाये का?
मअ आमच्याकडे बा मुलगीच बारस असतं ते बाराव्या दिवशी करतात आणि मुलाचं बारसं मुलग्याचं तेराव्या दिवशी करतात.
अन श हो का?
हां मग ते भटजींन कडून अ होय भडजिंग कडून ते हे काढून आणायचं म्हंजे
हा.
त ती जन्मलेली वेळ वार तारीख सांगून
नाव रास नाव वगैरे काढतात तेच का?
ते काढून आणायचं मग त्यांनी एखादा अक्षर देतात त्या कक्षरावरून त्याचं नाव ठेवायचं
तुम्हाला असं कोणता अक्षर दिलेला आहे का.
आजून नाही बघितलं बघायचं आहे ना ते अजून जायचंय पंडितांकडे.
हा हा.
आणिखी मग ते अ म्हणजे आता त्यांच्या घरी पण एक मुलगी म्हणा किंवा एखादी मोठी माणसं मोठी बहीण किंवा मोठी भाऊज असं माह तन वगैरे असं जास्त जवळचं तिला कोण नाही आहे ना
हा हा हा.
मम्मी पप्पा आहेत पण मम्मी पप्पा काय त्यांच्या रोजच्या रोटींच्या कामामध्ये असणार.
हो हो हो.
मग आता मला जायला पाहिजे एक दिवस आधी
गेलं पाहिजे तुम्हाला.
हा मग एक दिवस
तुम्हीच एकटाच आहात का आत्या?
नाही अजून दोघी बहिणी आहेत पण दोघी बहिणींना वेळ नसतो ना एका भाऊज साठी वेळ निघत नाही त्यांच्याकडून
हो का काय करतात जॉब वगैरे करतात का.
जॉब वगैरे नाही शेतीच करतात दोघी पण
हा.
मग त्यांच्या शेतातली काम येतात एक त्या्या बहिणी चा मुलगा लाहान आहे.
हो का.
हा मग त्यांना वेळ मिळत नाही.
हो बरोबर आहे मुलाची शाळा वगैरे असेल ना त्यांच्या
हाा मुलाची शाळा काय दोन तासाची शाळा असते मुलाची
हो का.
हम्म. आत्ता छोट्या गटात आहे.
हा हा हा.
मग माझी कशी जरा मोठी आहेत ना मुलं.
हा हा हा.
मग त्यामुळे मला थोडा वेळ भेटतो
अ मग तुम्ही गेलंच पाहिजे ना त्या दोघी नवी नाही म्हटलं तुम्ही गेलंच पाहिजे. मग तुम्हीच लाडक्या ननंदबाई असतील ना.
हो हो तिच्या जवळची मीच आहे ना.
अगदी छान छान.
हम्म आणखी मग ते जायचं आधी एक दिवस जायचं अ जाताना खोबरं थोडं घेऊन जायचं खारी घेऊन जायचं आणखी वेलदोडे सुंट अ
खसखस वगैरे घेऊन जायचं किंवा लाड
कशासाठी
ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते काही कात ना
हा हा.
डिलेवरी झाल्यानंतर म्हणजे महिलांना कमजोरी रालेली असते मग ती भरून निघते ना पौष्टिक काहीतरी खायला द्यायला लागते त्यांना.
लाडू कशाचे नेता तुम्ही बुंदीचे कि
डिंकाचे
इंकाचे
हा. लिंक तळून घ्यायचा खोबरं बारीक करून घ्यायचं. खारीक कुठून घ्यायची बारीक बारीक
हा
आणखी िंक तळून तुपामध्ये घ्यायचा आणि खसखस थोडी परतून घ्यायची अं
तेलकट खाल्लं तर चालतं का
तुपानं काय होत नसत तूप पौष्टिक असत मग ते डिंकाचे लाडू बनवून घेऊन जायचं मग मी हच्यासाठी एक दिवस आधी नाही जाणार
हं
त्याच्यासाठी एक दिवस आधी जाणार आहे तो मुलगा म्हणजे खूप दिवसांनी झालेला आहे ना दोन मुलीं झाल्यानंतर मुलगा झालेला आहे
हो का
हा मग त्या दोघी बहिणीना एकच भाव आहे ना
हा
मग मी त्यां त्याच्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी मी जाणार आहे आधी एक दिवस
काय नियोजन आहे तुमच डेकोरेशन म कस कश पद्धतीच डेकोेन करणार आहात तुम्ही
हेच फुलं असतात त्यांच्या दारात शेवंती झेंडू वगैरे फुलं भरपूर असतात त्यांच्या इकडे गुलाब असतो मग तेथली थोडी फुलं घ्यायची तोडून
ह्
आणि असं म्हणजे पाकळ्यांने डेकोरेशन थोडं पाण्याखाली करायचं पाहण्या सजवायचा आणखी रांगोळी काढायची थोडी
ते एका दिवस अगोदर तुम्हाला जावं लागेल हो ना
हा तेच की त्यांचं गाव खूप लांब आहे ना तिकडं
होका
हा म जाायलाच एक दिवस लागतो
बरोबर बरोबर मग गेलं पाहिजे दिवस अगत तुम्हाला त्यांच्या घरचे
आं
बाकीचे त्यांच्या घरचे तुमच्या दोघी बहिणी येणार नाही आहेत का
त्या ये ततीलल ना
हम्
त्या भाऊजंसाठीठी नाही दे येणार त्या माझ्यासाठी येतील त्यांच्या बहिणीसाठी येतील हा हां
हम म्हणजे भाऊजईंचा भाऊजईशी त्यांचं रिलेशन असं काही एवढं घट्ट दिसत नाही
घट्ट म्हणजे माणसांनी कसं असत ना जास्त म्हणजे जाऊन येऊन माणसाचं मन न दुखवता बोललं ना की प्रेम आपोआप बसतं
हो का मग त्या जना कडकट्ट बोलतात का
बर त एक छोटी छोटी बहीण आहे ना ती जरा जास्त शिकलेली
हो का
मग ती स्कूल मधल शाळेतली शाळेतली भाषा ती घरात वापरते ना जास्त शिकलेले हा शिकलेले त्यामु
हा ती सवय झाली असेल ना तिला स्ट्रिक्ट बोलून
पण प शाळेत विद्यार्थ्यां सोबतचं वागणं घरातल्यां सोबतचं वागणं फरक काय पाहिजे का नको
हो
आं
पाहिजे पाहिजे बरोबर आहे ना हो तुमचं बरोबबर आहे
हम कि शाळेतल्या मुलांना अभ्यास नाही केला तर एखादी चडी मारल्यानंतर मला मुलांचे पालक आहे तक्रार नाही करणार
हां
पण घरातल्या भावज्याच्या मुलीला कधी छडी दिलं तर ती तक्रार करेल का नाही
करणार की म्हणजे ती काय मारते का तुमची लहान बहीण तिला तुमच्या भावच इच्या मुलीला हा
बोलण्याचं सांगते मी बोलण्याचं
हो का
एखाद्या शाळेतल्या मुला आपण कडक भाषेत बोलल तर तो क्रंडना अभ्यासासाठीच बोलल्या म्हणून त्यांच्या पा त्यांचे पालक त्याच जरा सांत्वन करतील
हो पण आजकालचे पालक तसे नाही आहेत ना त्यामुळं शाळेत देखील शिक्षकांना नम्र वागावं लागतय आता
ह काय काय पालक आहेत त्याने शिक्षकांच्या हातात सोपवलेलं असतं मुलं
हो काही असतात काही असतात गोष्टी हो काहीशी पालक म्हणतात आमचा एकलता एक मुलगा आहे